अरे मला होय मला हेऊ म्हणत होता. त्यांनी म्हनला. त कोणीच पैस का काढायला तयार नव्हतं हे फिरायला गेलेल तवा. आता वडापाव दोन खाऊन आली ती आणि परत पिलपेक. करायला बी कोण नव्हता मग तेे कोणी केला असतील?
किरण नी.
म्हणला नाही म्हणला ते तेजान सगळ्यांचं पेमेंट केलं.
किती रुपये सांगा.
काय नाही र बाबा.
तेजान केला असतील हिशोब.
तेज्या नाय र सोड.
रिकामा ऑडिओ
तेजा सगळ... तेज्या सगळं कधीच करणार नाही अर्ध कर लय तर लय लय तर लय.
तेजसवर कॉन्टॅक्ट नाही मग लेका तुझा कॉन्टॅक्ट कोणावर राहिला?
कुणाल, कुणालपाशी.
प्रतीक वर नाय व्हय.
कधीच नाहीं.
नंबरच नाय माझ्याकडे.
काय?
काय म्हनला? हॅलो. एक बारावीला गेला. बारावीला गेला अत्ता तो.
आत्ताश बाहेर गेला तो.
ते चितक्या मला फोन करून विचाराय लागल अरे पुढं काय करू?
जॉब कर म्हन.
मागच्या मागच्या वेळे आलेणार रे तिथ बेन होत तें. बिट्ट्याच्या पोराचं वर्स बिट्ट्याच्या पोराचा बड्डे हाय. होता ओ म्हनलं त मला आला. आता इंटरव्यूला जाणार आहे मी दोन दिवसान. एक तीन परत मला आला दोन आठवड्याला फोन. अर करू काय आता मला सांग की कशाला स्कोप हाय?
हो होय? म्हणलं काय म्हणजे तेव म्हणला मग काय ह्याच्यात काय करू शकतो मग त्यांना त्याला ते सांगितलं मग ततो म्हणला मग त्याच्यात काय काय असतं काय करू मग परत म्हणला करू
परत म्हणला कुठं क्लास लाव म्हणलं तुझ्या हे ना बघ. जॉबला तुला काही सोप्प पडते. तुला म्हटलं काय जमत इ ती आधी भाऊ दुसरी सांगते की म्हून त्यात जाऊ नको. क
ब बीसी एस करण्याने का असंच केलं होत काय सांगितलं कोणीतरी?
हरतीच कितीस मी कोर्स माहित नसतेत र हेे करचं तरी काय ना
हवांगकर लागय गरी मिकी ब
नाही नाही नाही ते बा काहीच करू शकत नाही.
का?
नाही नाही करू शिकत.
कायच कला तसं कायचतील प
अर हो खरंच तर काहीच करू शकत नाहीत. तेव कदाचित ह करू शकत तोचा बघ वेट डॉक्टर
वेट डॉक्टर का? नाय मी डॉक्टर अवघड असते.
अवघड असतय?
सूरज्यां आणि म निकल्यानं कसं केलेलं?
पला
श्रेया बर असतेत ती दोघं सूरज्या, निघल्या, नित्या नित्या.
सुरजा सर्जा फक्त गुरांचा आहे.
हा मधच की तसांच.
सुरजाला कुत्र्याचं काय कळणार नाय.
काय माहित पण तर तेवढं तरी त्याला जा मला वाटतंय.
मग फलावर
काय म्हणला?
समज ग?
हा म्हणजे तेवढंच मला वाटते त्याला जमलं असतं बाकी काय नसतं जमलं.
म आता काय करतोयस त्यो?
काय नाही रोज जाऊन झाडाखाली बसतोय आणि पुणा घरी येऊन झोपतोय. येेऊन
कुठल्या झाडा खाली?
हिंच्या खराब असल्या माळावर रानात
एकटाच होय.
मग काय करणार आणखी?
असं का र घडी डिप्रेशन मध्ये का?
नाही काय तो मग त अशीच लाईफ जायच्या आणि त्याला काय म्हणा लागेल त्यो तो व बघकायच पुुच्या पड आता म्हणला कोर्टानं सांगितलेय तुमचा निकाल लागणार आहे.
तो कधीपासून म्हणतोय तसा?
म्हणला विस्तार केला मा बघू म्हणला पुढं काय करायचं. म्हटलं त्यापेक्ष आधी दुसरं कायतरी ग करायचं ब्य म्हण
ह मग तवर म एम एस आयटी का
नाही ते मी सी आयट रेग्युलर म्हणजे नाही करणार ते म्हणाल परत दोन दोन आठवड्यांना आता राहू दे ही करून काय होत नाही
अ
शीकून कोणाचं काय होत नाही कोणकोणत काय होत नाही असं म्हणतो र
ह कशा
तर ओळख वेळ बघायच असं म्हणतो त
ह ओळखीचं असेल कायतरी
ह्याला कोण र विचारायचं ह्याला कोण र विचारायचं
कुठेतरी विचारणारच की काय ना ते कशामुळे
आणि त्यातलं येतं काय येतं काय त्याला फोल्डर लागा ती फाईल मी त्याला तिथ फाईल मध्ये जाऊन उघडा येत नव्हते त्यांना ही करून दिलेली
आणि बी. सी. ए झालं त्याच हाय ना
हो तेव्हा म्हणलेला अरे मला तिथं वर घेऊन दे की काच चव मला मला म्हणजे मॅडमने दाखवतो मी तिथं जाऊन मला दाखवा येणार आणि दिग्या
ह
माझ प्रोजेक्ट मी पण तेचा मी केलेला र तो कर म्हणल्याला मग तो प्रोजेक्टर त्याला म्हणलं ब्राऊझर मधे नवडून दिला आणि इथेच ठेवला टास्क बारवर नुसत त्याच्यावर क्लिक केले क येणार म ते मग ते मला तस चालू करून दे लॅपटॉप सरळ घेऊन जातून त्यांच्या पुढं ठेवतो एक्स्टर्नलच्या पुढं तिथे गेलाय आणि त्याच्याकडनं मिनिमाइज झालं ते डबल हा त्या मॅडमशी म्हणाला थांबा थांबा आहे एक मिनिटात आलो डबल लॅपटॉप आहे असा उचलून घेऊन आला आणि मला म्हटलं अर दे चालू करुन एकच लॅपटॉप आहे दिग्याला कुठे लॅपटॉप आहे नाय घेणार आहे आता आता घेणार आहे
ते
अर पण कॉलेज मध्ये कम्प्युटर होता त्यानंतर क्लास लावल्याला त्यानेच लावल्याला आणि त्याच्या मुळेच आम्ही लावल्याला म तोच आम्हाला लाव म्हणलेला मी म्हणलेलो नको तिथं ते मला नाव म्हणलं चालतय लवूया आणि तोच म्हणतोय म्हणज त्या सरांचा एक्झामला या सर्टिफिकेट घेऊन जावा
हां
तर दिगंबर म्हणतोय नाही आता राहूदे
चा
त्याला आता नाही आवडलं आवडत तो क्लास
अस चालत होय
तेव्हा तसा गेलाच
कमीत कमी पैसे भरले का र
मग तीच की त्याच्या बदले काय तर तर म्हणतो नाही यार आपल्याला काहीतरी येत असलं तर त्या गोष्टीच सर्टिफिकेट घेऊन ठेवायच असत नुसतंच घेऊन ठेवून काय करायच आर पैसे भरलेत त्याच सर्टिफिकेट तर घेऊया म्हणाला म्हणलं परत बाहेर जावा विकत भेटीत सर्टिफिकेट
जावाचं एवढं कोण विच्ारत नाहीहिणार
चारदी तके
मग कुठली लँग्वेज कुठल्या लँग्वेजची चलवस्
कूपिस लँंग्वेज अस नाही जला विचरत नाही थिक
मला मग एकसं नाही म्हटणार हे लँग्वेज आहे तर आता क बोलणार
कोण बाबा होता त
का ना
असे कुठलीच लँग्वेज नाहीला कोणीरत नाही प्रत्येकान कुठल्या ना कुठल्या त लँग्वेज म काहीत म्हणजे प्रत्येकाच्या कम्फर्ट न असतील र कुठ लि लँग्वेज मग तर कुठं पण आता तो कॉलेजमध्येध्ये असला मत्र क्लासमध्ये असला
त्यांचं कॉन्टॅक्ट न स्िती सारबरं मग त्या ती त्यास मी मेल टाकते ती मला ह्या लँग्वेजचा फाई जी डेव्हलपर मग टी व्ही तिथ आपल्याला कॉल म्हणजे आपण जर त्या लँ्वेज असलो तर ल अ
कोरोना टास कर त का
हा
को क कष्टाजतथ
काय तिथे का
त्यास्था पवो
आले ठीक आहे
हा मग उद्या करून उंच ंचाल करून बोड आपणून
आता आपलं तुझ पण पाच माझं पण पाच झाली ते ना
हो
आता घेत ये ओपन ज झालंय टाइम झालाय माझं दहावीीस करतकट मी करतो त्याच्यावर